हॅ
हा बोला ताई
हॅलो!
हॅलो, हो येतोय ना बोला ना
काय चाललं म्हटलं.
काय नाही स्वंयपाक चालूय आता लाईट जाते आमच्याकडे
हो का, लवकर स्वयंपाक हून चालला मग
हम्म त्यासाठी म लवकर म कसं
हम्म हम्म, रोज जाते लाईट.
हम्म रोज हो डेली जाते याला
आमच्याकडे बी जाते वो बाई
लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे म्हणेे म
हम्म लोड सेटिंग आमच्या प वायर मण तेच सांगत होते. लोड सेटिंग चालू आहे म्हणे त्याच्यामुळे जाते म्हणे रोज लाईट म्हणे
रोज जाते ना मग ती एक दिवस नाही रोज रोज डेली..
मला काय आज स्वयंपाक करायचं काम नाही आज आम्ही माय मी माहेरी गेलेली होती. तीतून जेवण करून आली आत्ताच..
हो का,
हम्म मग आज काय स्वयपाक नाही करायचा.
आज नॉनवेज.
नॉन वेज बनवताय.
हम्म
चांगलंय बाई आम्हाला बी आवडतं सर्वांना नॉनवेज मीच खात नाही तेवढी मी नाही खात ना ते खाताना बाकीची
होका तुम्ही काय खाल्लं मग.
मी मी आज पनीर भाजी
हो का,
पोळी हम्म. तिथं म्हणजे माहेरी बहिणीचा मुलगा राहतो ना, तो बहिणीचा मुलगा पण खात नाही ना, मग त्याने दोघांना पनीरभाजी मागवली होती. त्याला न मला हम्म बहिणीच्या मुलाने
हम् हम् ह्
बहिणीचा मुलगा मम्मी
हो, हो
मग तो पण खात नाही मग त्याने मला आणि त्याला पनीर भाजी मागवून घेतली.
बरं झालं ना मग
हम्म बाकीच्या नी खातलं मग खाल्लं मग नॉन व्हेज
हो का. आमचे हे खातात.
हो काय म्हणता काम बीम.
काय झालं.
काम काय म्हणता म्हटलं शेतीचे शेतीचे काम काय म्हणता.
शेतीचे काम काही नाही आता गिरक तोडल आता. गीरक तोडून घेतल पोरांनी क हे केलेल.
हम्म हम्म हम् गिरक्या अजून चालू आहे मग चांगले.
आं.
ते अजून चालू आहे
चालू आहे पण मग काल चार पेट्या निघाल्या होत्या ना. दोनच विकले गेल्या एवढं कारण कस
भाव कमी झाला का गिरक्याला भाव मग.
नाही नाही भाव नई कमी झाला जास्त हे झा काय म्हणत्यात त्याला जास्त बाजारात आलं ते गिलक.
गिल्क्याचं प्रमाण जास्त झालं असेल. ह पण मग तुमचे आधी विकले गेले ना भरपूर.
मग आमच्या इकड द्या ना.
हा त्याच्यामुळे परवडलं बा.
ह परवडलं गेलं दोघांचं बी.
हम्म हम् बरंहून गेलं मग आता एक पाऊस झाला ना सगळी कडे आता सर्वांना पाणी होऊन गेलेलं हे.
हा.
पाऊस पडल्यावर कसं पाणी होऊन जातं ना म सगळेकड थोडा थोडा भाजीपाला लावून देेता.
असल आता अजून काय भाजीपाला लावला आहे काय दुसरा.
हो कारलं काही काकडी लावली हे.
हो का.
कारला लागतय कळ्या कळ्या लागतय कारल्याचं हा.
काकडीला पण
हो काकडीला पण चांगला भावा यायचा.
हम्म का आज आणि गेलेलो होतो का तिथं.
हम्म हम्म ती पिवळी काकडी ना आपल्याले
पिवळी का मग तिला जास्त भाव राहतो वाटतं.
हम्म.
म आम्ही माहेर गेलेलो होतो का तिथ यांची मावशी काका राहता ना.
ह
तर त्यांनी लावलेली का काकडी.
हम्म.
तर ती अशी काळी अशी निळसर पूर्ण. मग त्यांची आहे ना तीन दिवसापूर्वी एकतीस रुपये गेली होती. आणि कालच चा दिवस गेला आणि आज परत त्यांचा दोन टन माल गेला ना तर अठराच रुपये गेला म्हणे. हम्म दोन दिवसात एवढा भाव कमी झाला म्हणे.
मग. नाही आमची हजरी करतो ओ आम्ही.
हो ना हात विक्रीला परवडतो ना हो ते एक जागेवर देऊन देता.
हात विक्री करतोय.
हम्म हात विक्रीला बरोबर परवडून जाईल मग तुम्हाला.
हम्म. बर मग काय म्हण मुलांची शाळा बई हम्म कधी ह बाजारातच विकता तुम्ही हात विक्री व त्याच्यामुळे परवडतं.
हो हो बा बाजारात.
हम्म हम्म.
ते बघ.
मु मुलांना आज सुट्टी असेल.
हो आज सेंड सेंड हॉलिडे.
हम्म. आमच्या घरी बीर रातं संडे हॉलिडे राहिला ना थोडासा वि तावा राहतो मग सकाळी म्हणजे थोड पंरास मिन लेट भी उठलं तरी काय अडचण नाही नाही तर असं रोजाशी टेन्शन असं टेन्शन राहतं नुस चिंता राहते बस निघून जाईल काय आवरा पटपट आवरा पटपट.
ग बस्चा प्रॉ्लेम आहे ना मेन म्हणजे.
हम्म.
बस निघाली म्हणजे सर्व गेलं मग हा हा हा.
ती बस निघून बी गेली माणूस दुसऱ्या एखाद्या गाडीवर बसवून भी घील बॉ. तर मग तश्या गाड्या नाही येत ना आमच्या गावाला.
नाही का? आमच्या गावाला पण नाहीये ना मग आम्हाला सोडावं लागत शाळेच्या बसला कसं ये डायरेक्ट सोडायला जावं लागत ना मग.
म.
आहे, आजच्या दिवशी यांचे मुलात म्हणजे तवा म्हणजे लेट उठलो होतो आम्ही असं
हम्म हम्म.
कोणीतरी गेलो होतो असं काहीतरी आहे ना. त्या दिवशी ना मग बस निघून गेली, बस लवकर आणि निघून गेली, निघून गेली तर मग, हे गेले होते मग सोडायला, यांना म्हटल जा म्हटले मग. हम्म.
म आस होऊन जातात एखाद दिवशी बस निघून गेली पण मागून परत जावं लागत.
मंग ह्या हे गेलेत सोडायला.
आणि मुलांचं कसं राहतं एका दिवशी जर आपण म्हटलं ना जा तुम्ही शाळेत त्या दिवशी नाही म्हणता ज्या दिवशी बस निघून गेली ना
हा हा.
त्या दिवशी लगेच रडता आणि मला जायचंच होतं मला जायचंच होतं.
असं नाहींत तो प्रॉब्लेम झाला होता.
हम्म. काय म्हणता अभियानाच कामबीम चालूये.
एका मिक्सी मध्ये बारीक करतोय.
हम्म हम्म.
आणखीन बारीक कर मसाला बारीक करते ती तिला म्हटल कर मग
हो का.
कोणी काय करतय कोण काय करतय
चांगलंय ना मग सर्वांना खायचंय लायटीची चिंता सर्वांना ये.
बोलायचं ना मग येतच ना लवकर मग
हम्म हम्म गेली का येत नसेल. आमची पण हाय ना, सव्वा सातला साडेसातला जाते.
जाती म्हणजे जाते ती, जाते तिकडे काही का असेना मग
हूं हम्म, आमची पण सव्वा सात साडेसातला येत्यात गावे
हा हा हा, म ही पण तसीचं ए
हूं हूं
लाईट आली ना, नायतर लवकर यणार नई
आमच्याकडे तो सोलर प्लॅन निंबोला हं, आमच्याकडे सोलर प्लॅन ए ओ, तरी जाते.
हो का
हो.
हम्म, बाई ते कायतरी प्रॉब्लेम म्हणे लोड शेडिंग होते म्हणे, लोड शेडिंगचा प्रॉब्लेम ए म्हणुन सांग तय कई मादत ये
तेच ना अशी कशी लोड सेटिंग ए, काय ते नेमका मुलांचा अभ्यासाचा टाईम, आपला जेवणाचा टाईम
म आणि या दिसांचं कसं असत माहितीय काय विंचू काटल्या पण जीव घाबरतो ना मग लाईट गेल्यावर
मग आणि गावात राहते ओ लाईट फक्त मळ्यांमध्ये नाही राहत.
ते त्यांचं कायतरी हाये म्हणे, अ गावात पेलेंचं आता कस वेगळी लाईन घेतले ना तस इकडच्याची बी वेगळी लाईन घेणार आहे ते कारण की ना आता क
ही सप्टेशन वरून पूर्ण कट होते म्हणे आणि गावात आहे का गावात
प्रत्येकाला स्पेशल मीटरये म्हणे मळवाल्यांना पण स्पेशल मीटर देणार ये म्हणे आता म्हणे आसा चालु ये म्हण त्यांचा म्हणे म्हणून हा प्लॅन चालु ये म्हणून त्यांचा म्हणे आता
दयायला पाहिजेल बाई हे काय ये बिन कामाच रोज रोज जाते.
पेशल मीटर मळ्यातली पण लोक मंग किती बी लाईट जास्त वापरता ना मंग
खेचुन जातं शेगड्या व्हीटर खूप चालता ब्लॅक मध्ये
म त्याच्यामुळे त्यांचापण कायतरी प असं ना म य
हम्म हम् हम् मग ते पण वीज पुरवठ्यावाल्यांची बी काय चुकीये तिथं मळ्यातळ्यांनी बी थोडस लिमिट पाहिजेल ना
तुम्ही गावात राहता वाटत ताई, म्हणून तुम्ही एवढी हे करताय.
नाय ओ, आम्ही बी मळ्यातच राहतो.
हो का.
मळ्यातच राहतो पण मग आपल्यालाचं हा त्रास पुरतो नाओ
हा ते हायेच म मंग मला वाटलं तुम्ही मळ्यात राता का काय म्हटलं म्हणून तुम्ही एवढ हे करताय म्हटलं
नाय नाय आम्ही बी मळ्यातच राहतो. पण मग हा आता रोज रोज लाईट जाते आठ दिवसापासून सारखी जाते.
हा ह ह.
मं आपल्यालाच तो त्रास ये ना
हा ते हाय बघ
मग असय मग त्याच्यापेक्षा कसं ये आधीचं सगळे जण कंट्रोलमध्ये राहिले ना त ते टेन्शन नाय राहत. असंय मका बी पेरलाय का मग तुम्ही का नाय?
हा एक थोडं आता मकाला कंणस लागली.
कंणस लागली.
हा लवकर पेरला होता ना तो ते म्हणताय की ते काय राहत नाही का हम्म ते मक ओल्या मक्याचे काय कसं ते
नाही नाही नाही ओडि म ायरेक्ट अ कणस आणि चारा पकडून ते बारीक काय करतात खात एकदा बघा ते कुट्टी राच ओली कुट्टी
हा ओली कुटी
हा त्या लोकांना द्यायचे मझधी मुरघास मुरघास मुलगाच कराायचा म्हणतय द्यायचं म्हणताय परवडतं का बा म आपण पण कधी दिला नाही
हा परवडतं ना मुरगा असत उलट भारी राहतं
त्यांच म्हण मग मुरगा दिलावली कसं अ डायरेक्ट कणस ना पण नाही काही नाही म्हण तीन हजार भेट्टनघता म्हण
न बाई परवडतो मुलगा असत
म्हटलं मग एवढं येईनच म्हटलं आपल्या वाला म्हटलं ते म्हणे येऊन जाईन म्हणे आपल्याला कापायचं पण काम नको काहीच नको
काहीच टेन्शन नाही राहणार काहीच नाही
चालता य ठेव का मग
हो हो